हॅलो! हॅलो!
हॅलो!
हॅलो! हां बोला? हॅलो!
हा आवाज येतोय का?
हा हो येतोय येतोय झालं का जेवण?
होय जेवलो की तुम्ही?
हो, आत्ताच झालं जेवण काय केलता स्वयंपाक? हो आत्ताच जेवण झालंय, आत्ताच झालंय. हम्म
स्वयंपाक मी अख्खा मसुरा केलेला अ सुुरा केलेला, चपाती
कसा केला?
आणि वांग्याची आमटी
आ आख्खा म आख्खा मसूरचा आख्खा मसूरचा रेसिपी सांगा ना? ह ह
काय साधचंय की कुकरला भात लावला त्याच्याबरोबरच तर अख्खा मसूर पण लावला म शिजवून घेतला कांदा, टमाॅटो, कोथंबीर हम, अलं लसनाची पेस्ट जरा केली हा आणि कांदा लालसर होय कांदा भाजला त्यात टोमॅटो पण घेतला भाजून त्याला लसना ची पेस्ट टाकली दोन हिरव्या मिरच्या टाकल्या हिरव्या जरा आक्का मसूरी मसाला मिळतोय तोच टाकला थोडीशी चटणी थोडसे मीठ
हाणा हम्
जरासा गरम मसाला टाकून त्या अक्का मसूरा शिजवलेला तो टाकला.
अच्छा!
ग्रेव्ही त्यान खात्यात.
हम्म, हा पोरणला पण थोडं वेगळं पण होतं ना खायला पण. हम्म, हम्म, काय म्हणता मग पाऊस वगैरे आहे का तिकडे?
होय आज दुपारी वार वादळी वाऱ्यासारखा पाऊस पडलाय, पंधराच मिनिट पडला खरंच छान पाऊस पडला आमच्या इकडं.
तुमच्या भागात खूप पाऊस असतो आमच्या इकडे पण आमच्या इकडे थोडं हा कमी हम्म, मग
जास्त नाही पडला पाऊस तिकडं?
आमच्या इकडे जास्त नसतो पाऊस काल पडला कालपसून चालू झालाय काल रात्रभर झाला आज दुप दुपारी थोडा झाला आता सध्या आबाळा आहे आता आला तर रात्री येईल एक एखाद्या वेळेस. हम्म आज मी इकड संभाजीनगरला असते.
सकाळी
हम्म.
हा काय.
हो इकडे संभाजीनगरला असते.
परंजला असल
होय. काय म्हणत तिकडचं आता सध्यास, तिकडं आहे कि भरपूर हो तिकडे बघण्यासारखं पण भरपूर काही काय आहे म्हणे. कोल्हापूरचं मंदिर वगैरे आंबाबाईचं.
होय, कोल्हापूरचा आंबाबा मा म्हणजे अम लक्ष्मी मंदिर आहे मा अंबाबाईचं, हा महालक्ष्मी मंदिर आहे. होय, या काधी तरी फिरायला म्हणजे छान वाटल आणि आता पाऊसाल्यातच या कसं पाऊस पडला की सगळं हिरव हिरव होतय का नाही?
बघायला वगैरे जाणं होत असेल ना, इथ पनळ्याला पुन्हा आपलं ज्योतिबा वगैरे
ज्योतीबाला नाही शक्यतो मी गेलेली आमच्या हेनि जाऊन येतात खरं कोल्हा पूरला जातोय आम्ही महालक्ष्मीला.
असंय का बर. तुम्हाला आता कोल्हापूर वगैरे जवळ पडतें तिथून. हम्म, हा अमदापूर पण आहे ना तिथे अमदापूर बाळूमामाचं गाव आहे ना?
हा अमदापूर गाव आहे. बाळूमामाचं गाव आहे. खर इथून थोडं लांब पडतय. दीड, दीड तास लागतो इथून जायला.
होय, तिथं काय आपलं बाळूमामाच हेच असेल मंदिर वगैरे
होय, आहे की बाळू मामाचं मंदिर खूप छान आहे.
बघण्यासारखं असेल.
हो आणि आमोशाला खूप गर्दी असत्या भयानक
म्हणजे तिथं अमोसेच हे का खासियत
नाही असं काही नाही खरं आमशाला जास्त माणसं जातात रविवारी च की गर्दी हो हा कधी पण जाव गर्दी कायमच आहे रामोशाला जास्तच गर्दी असते हम्म
ते बरोबर आहे मग अजून काय म्हणत तिकडचं वातावरण ते काय
काय नाही बघा आत्ता शाळा चालू झाल्या शाळा चालू होन आा अर्धा दिवस झाले की पावसानं चालू केले पाऊस चालू झालाय आता थोडा थोडा
हम्म पोरं आता शाळेत वगैरे पोरं जातात का शाळेत वगैरे
हो मुलगा आठवीला हाय मुलगी सातवी सातवीला हाय
अच्छा जवळ असेल शाळा ते मग
हो शाळाजवळच की शाळाजवळ आहे
हम्म डब्बा वगैरे ते सकाळीत लवकर ते द्यावा लागत असं करून डब्याला वेगवेगळे प्रकार देतात का असं का का त्यांच्या असं टाइमटेबल वगैरे काय आहे
नाही नाही डब्याला आपल्या घरी काय बणवते ते भाजी भाजी चपाती तेच की
भाजी चपातीच हा नाही माझ्या मुलाला कस प टेबल नुसार द्यावा लागत मला असं पालक पराठे आलू पराठे त्याच्यामुळे विचारलं
नाही नाही आमच्या मुलांना नाहीत असल्या काही आमच्या मुलांना घरी काय बनवायशील तेच खायचं बाहेरच काय आणायचं नाही खाय खायचं नाही मी पण देते कि शक्यत
खाऊन पण पोटात वगैरे दुखतं थोडं ते पण चांगलं घरचं खाल्लेलं कधी पण चांगलं हम्म
हो आणि असं कुठं मुलं भाज्या बिज्या खायला बघतात असा आलूचा पराठा कोबीचा पराठा असच काहीतरी पराठेठ ून दि तरच खात असं खात नाहीत आणि कोबीची भाजी दिली तर त्यांना वास येतो फ्लावरच्या भाजीचा वास येतो
रोज भाजी पोळी भाजी पोळी कंटाळाच येतो ना थोडं वेळं काहीतरी रेसिपी वगैरे केली तर थोडं लक्रवडीं खातात
पराठ्या बरोबर जरा अस सवास दिला की खाच्यात
हम् तुम्ही काय घरीच असता का मग का जॉब वगैरे करता
नाही मी गार्मेंट ला कामाला जातोय म्हणजे आमच्या इथे चलकरंजी वस्त्र उद्योग नगरी म्हणून प्रसिद्ध आहे ना अशा खंडात त्यामुळ कसं होतंय मी तर जास्त का कपड्यांच्या वच प्रक्रिया होत्या म्हणजे धाग्यापासून कापड तयार होईपर्यंत
हो माझी मावशी आहे तिथे ती मावशीत लागते हम्म
हा हा
तर ति पण म्हणतेथ तर सूत वगैरे कपडा तयार होण्याचे कारखा वगैरे आहेत म्ह कपडा तयार होतो म्हणे तिथ सूत काढण्यापासून गांधीनगर नगर पण खूप प्रसिद्ध आहे म्हणे तुमच्या तिकडे म्हणे
हो हो सगळे कपड्यांचेच काम आहेत आमच्या इकडे त्यामु का धाग्या पासून कपडे्या अंगावर घाल्यापर्यंत चालूत असते इ ते
हम्म मशीन तर आवा दिवसभर चालूच राहतो
रात्र दिवस चालूय झोप झोपाशी नाहीये रात्र रात्रीची कामं असत्याात दिवसाची कामं असतात.
म्हणजे ते कारखान्यात टायमिंग वगैरे नाही का त्याचा रात्री बंद, सकाळी चालू असं काही म्हणजे का दिवस रात्र चालुच राहत का ते
होय.. माघवाल्यांच शुक्रवारी बंद असतंय प्रोसेसवाल्यांच स बंद असत हा. झाड गेली तरच हो हो. दिवस, दिवस पाळी असते रात्रपाळी असते बारा, बारा तास काम माणसांना काम करणारच नाही पाहिजे तु कष्टाचे काम-'
तुम्हाला ही सकाळी जावं लागत असेल गारमेंटच्या ह्याच्यात आहे म्हटल्यावर?
हो मी सकाळी साडेनऊ, दहा वाजता जाते. दहापर्यंत खराब आवडते दहापर्यंत काम सहा वाजे सहा वाजता सुट्टी होते माझी
बराच टायमिंग येे तरी मग दिवसच जातो सगळां तुमचा तिकडे.
हो द पोर शाळेत गेल्यावर दुपारी काय करणार आहे मी.
काय करणार बरोबर आहे ते पण आहे आणि आहे ना मुलं पण मोठाले आहेत ना आता हातानी करण्या सारखी सारख हाय त्याच्यामुळे प्रॉब्लेम नाही.
होय मुलं सकाळी एकदा शाळेत गेली की मग संध्याकाळीच येतात जाताना डबा घेऊन जातात. सोड्याला आणायला जायला लागत नाही शाळा जवळच आहे.
ऑटो वगैरे असेल ना ऑटो न जात नाही का चालत
नाही, नाही चालत जातात जवळ आहे शाळा. नाही घरापासून दिस दिसते शाळा पण दुपारी घरी तिने येत नाहीत सकाळी शाळेत गेली की संध्याकाळी काही शाळेतुन घरी
अच्छा.
त्यामुळे पोरं घरी येऊन जेवणार बिवणार तसल्या काही टेन्शनच नाही.
नाही बरोबर आहे.
हम्म एकदा डबा घेऊन गेले की संध्याकाळी सुट्टी नवीन काय नाही बघा आता पा चालू झाल्यावरच नवीन.
हो आता तुमच्या इकडे पूर पण येतो भरपूर, भरपूर पाणी असतं बाबा तुमच्याकडे.
होय.
भरपूर प्रमाणात
पाणी म्हणजे काय सगळं तुडुंबच होतय.
होय मग काय. तुमच्या इकडे जास्त आहे कोल्हापूरला तर कसला पुरा आलाला मागच्या वेळेस म्हणल किती पुर आलेला. हम्म कोल्हापूरला मागच्या वर्षी आज दोन वर्षाखाली मला वाटत.
माग आलेला ते आलमटी धरणातलं दरवाजे खुलं नव्हतं ना आणि पावसाचं प्रमाण जास्त पाऊस खूप पडला होता पाठीमाग सगळं पाणी वाढलं होत. तर हा नंतर थोडा दरवाजा खोल्यावर मग पाणी कमी झालं. पाणी जायला तर रस्ता पाहिजे फुगून, फुगून ते पाणी कोल्हापूरमध्ये सांगलीमध्ये खूप पाणी झालेलं.
हो तुमच्या तिकडच्या भागात थोडा आहेच झाडं वगैरे भरपूर आहेत कोकणातला भाग पडतो थोडा त्या भागात जरा जास्तच राहतो पावसाचं प्रमाण
होय.
तुमचे जेवण ह्याच टाईम ला असते का आजच उशीर झालाय?
नाही आजच उशेर झालाय ते वातावरण चेंज झाले. आता त्यात आहो कडक उन्हाळा ह्याला जर असा पाऊस पडतोय थंडी लागते ऊन लागते.
आमच्या इकड तर भयानक उन्हाळा असतो भयानक ऊन असतं. आमच्या मराठवाड्यात पाण्याचे प्रॉब्लेम आहे आम्हाला टँकर आहेत सध्याला सहाशे सहाशे रुपयाला एक टँकर पडते आम्हाला
होय.
हम् आम्हाला पाण्याचे खूप प्रॉब्लेम आहेत आता तरी पाऊस पडतोय म्हणून थोडसं बोरला वगैरे येते पाणी म्हणून काही वाटत नाही.
आता काय आता सणावार चालू होतात आता श्रावण महिना अजून
हो.
अर अधिक महिन्यामुळे थोडे लांब सगळे झाले. नाही आता पण आषाढी वारी ते चालू झालेली असती.
हा. हे कसं आहे म्हणते का आता शाळा चालू झाल्याय की पाऊस चालू झाला पाऊस चालू झालाय की सुट त्या आपल्या आताचा सण चालू होतात.
हम् कुठे उन्हाळ्या वगैरे गेले असल ना फिरायला मग मुलांना सुट्टया वगैरे
हो गेलेलो की,
वय वगैरे
देवदर्शन केलं बघा सगळीकडे फिरलो की, नाही गपत ळला नाही आम्ही सुट्टयात कसं पोरांना घेऊन देव कॉल
हम्म हम्म हम्म हम्म.
म उतण
हॅलो हम्म
हॅलो
हा बोला येतोय आवाज येतोय आवाज येतोय हा हॅलो बोला ना आवाज येतो. येतोय म्हणलं हॅलो येतोय येतोय आवाज येतो. तेच म्हणलं मुलांना सुट्टीत वगैरे फिरायला कुठ ने का नाही म्हणलं तेच म्हणलं. देवदर्शन वगैरे झालं म्हणतात ना.
देवदर्शन हा देवदर्शनच करून आलो.
होय.
डोंगराला गेलो हा सौंदतीला आणि आमच्या पालीला इकडे
वॉटर पार्क वगैरे वॉटर पार्क ला वगैरे नाही गेले का मग?
नाही वॉटर पार्क ला नाही गेलो देवदर्शन त्यांनी केलं जरा सुट ती ला आजोळी पोरी पोरे जाऊन आलीत.
आजोळी हो ते पण आहेत सुट्टीशिवाय जाणं होत नाही पोरांच सुद्धा दिवाळीची सुट्टी आहे एक तर उन्हाळ्याच्या सुट्टी त्या दोन्ही शिवाय वेळच भेटत नाही.
होय मग त्या वेळेतच मग सगळं करून घ्याय लागतय
करून घ्यावं लागतं बरोबरंय आणि काय वर्षभर म्हणलं तर पुन्हा हलायचं कामच नाही ना शाळा ते चालूच राहतात पुन्हा
होय होय चालतय मी तुम्हाला नंतर फोन करू काय?
बरं बरं ठीकय चालेल चालेल काही प्रॉब्लेम नाही
हा हं